हॅलो हॅलो साहेब.
हा बोला साहेब रसलो बा अड्डे्यावरवर
असं का बरं ते आपले शाळेचे वगैरे काम झाले का ऍडमिशन वगैरे
ऍडमिशन वगैरे झाल्या बा आमच्या सगळ.
झाल्या का आपल्याला याची ऍडमिशन पाहिजे होत.
नर्सरीला
नर्सरी ला फी जास्त आहे ना दहा हजार रुपये घेतो आपण
जाज जास्ती बला सर
दहा हजार रुपये म्हणजे किट येते ना सगळी बॅग की पुस्तक घिस्तक वॉटर बॉटल टिफी
त कक येत का यामध्ये तसं ग एकच ऍडमिशन आहे एक ऍडमिशन आहे म्हणा. आपल्याकडे दोन चार पण एक फिक्स आहे बाकी कि जे बेटाच्या आहेत ना आण कि
चालते ना दहा हजार रुपया म सर्व देतो आपण वर्षाचा कधी या ना उद्या या परवा या.
बर आता उद्यात.
जेवढं लेट केलं तेवढे चान्सेस कमी राहते पन शीट पूरलं होतात.
असं आहे का?
हो.
बर स्टॉफ वगैरे आहे ना आपला सर्व
हो आहे ना.
हा नाही म्हणजे कस वि
प्रि प्रायमरी वर चार जणचा स्टाफ आहे हम्.
चार जण आहेत का?
हो आता काय आमचे जे टीचर आहेत तिथं गजानन आठोडे. मस्त काम आहे द्यायचं.
ब काा कुठले आ.
ते राहत तिथेच प्रॉपरचेच आहेत ते
ते काय क्वालिफेशन काय दयच.
आ.
क्वालिफिकेशन काय हेच.
त्यांचं का त्यांचं ग्रॅज्युएट प्लस बीपीएड झालेला आहे.
बरं बर
हम्म
उद्याला नाहीत परवाला परवा ला येतो सोमवार सोमवारारी येत सोमवारी हो म्हणजे उद्याता आता संडे सॅटरडे आहे ना.
सॅटरडे ला थोडं मॉर्निंग शिफ्ट राहते.
हो त्यामुळे काही जरा टाइम भेटत नाही ना मग ते सम सोमवारी येईल मग
चालते ना चालते ना अ हो अकराच्या नंतर या.
ह.
अकराच्या नंतर बाकी काही नाही बाकी आता शाळा चालू.
कामची तब्यता वगैरे ठीके मुलं बाळ काम
बला भाडा तर मस्त आहे उवड्या मारू राहिल तर
बरेच पाहिजे बा नाही असं का नाही मला वाटलं. वातावरण जरा बदललेलं आहे म्हणून ते
हो आता ते काय चालूच राहते सर्दी खोकला ताप चालूच राहते.
हा बाबा चबत कचे
आता काय टॉपिक काढू नका म
बर बरं आई वगैरे काय
हा शांत आहे सगळ
आ आम ते रसाहेब
झाली बा्पा आमचा धोंड्याचा महिना झाला आमचा इत अरे बापा इतरांना देते तर सोनून आपल्याला दिले तर सत्तर झाड दिले सागाचे
लोक सोनो नाम दिलेेत आणि तुम्हाला झाडाचे झाड दिलेत आणि कुठे
झा लंब आ शेत श कुंपच नाही आहे सांगा आ
हरे वा वा दोन चार झा झाडं तोडून टाका
कायचे बोरीचे तोडा कायचे तोडा सत्तर झाड लावावं कुठं ते मोठा विचार आहे जगवाव कसं चार महिने निसर्ग पाणी देणार नंतर कोण देन त्याले पाणी
पाणी बोर वगैरे अस ना नाही वहीर रसल ना त
वीर वीर सितात वीर आहे स्प्रिंकलर आहे
अच्छा हा
आणि ते टाकण कोण करण कोण
हो ह हो
हा आपण एकदम बाकी मस्त आहे
आच
बाकी मित्रमंडळ आहे आपल्याला जबरदस्त काय टेन्शन
हो स काळय हो ते ते आपले आपले हे आहेत ना सपनावाले स्टुडिओवाले ते झालं दुकान बंद का आहे मंग चालू अता फोटो वगैरे काळाज
अरे काढून घ्या ना फुकटातच काढतेी हे फक्त दाखवासाठी आहे ते बाकीचा अंदर दुसराच गोळा पड चालते
हो जा बरव भेटलली
हो आता येऊन बसतो आम्ही बा मित्रमंडळ सर्व इथं
असं काय नाही नाही बस आलेच पाहिजे ना बस शिवापस का ते बर या नौदयाचे फारम वगैरे घे चालू होते तर
नवदयाच्या याला वेळ नवदायाचा वेळ
नाही म्हणजे पंग आकाश म न चालू आहेल
ते आमचे सरच पाहतात ते आठवडेसर भरतात ते सगळं
बर मी का आतो नवदय म्हण ट्यशन वगैरे कोण घे ती
ट्युशन साठी तर या ठिकाणी कोणी नाही हो एवढं चांगलं घेणार
अ का एखादा सर पाह ना तुम्ही
आता मी स्वतः करू राहिलो माझ्या स्कूलचे बाकी कोणाला सजेस्ट करायचो
नाही का कसं ते पाचवीची ट्युशन वगैरे लावायचे पाच साप पुर्व आहेत आपल्याकडे होला म्हणून म्हटलं असल कोणी सांगा
ह ते मॅडमचं नाव सजेस्ट करत असतो मी तुम्ही तेवढंल
मॅटम तर नाव करता कसच
हम्म कस आहे ते बाकी बरं आहे बा
का
गावं फिरण्यात चालू आहे आता वाशिम अकोला अमरावती
नाही नाही गाव फिरायला की ना फिरल्या शवाग
हो आ काम शोधाव लागते जावं लागते कराव लागते
हा मी गेलो नाही रे मी गेलतो तिकडे लोणीला
असं कालो नल चांगलं आहे
ग शाळेवरती अर्ध वगैरे टाकला
बरं आहे ना बरं आहे ना जमते जमते जमलं जमलं काय जमवास लागत असते
हम
गाडी मस्त आहे भाय
ह गाडी चांगलीच आहे
हो चालू आली भेटली एकदा तर बरं वाट
नाही गाडी मुश्किल आहे वेटायला चालणार घ्या लागल ना तशी पैसा ला ना तसा भाऊ
हा पैसा विसा तर लागतेस न्यू मॉडेल दिसून राहिल बाय
न्यू मॉडल न्यू मॉडल ह
हम्म
अजून का खायालीस? आपली कोणती गाडी हाय म्हणालीस?
हे ठीक हाय.
येती काय?
ह हे ठीकच आहे ना ते पण
भाऊच काय चालू हाय.
भाऊ च मस्त आहे ड्युटीवर, नोकरीवर.
हा आणि दवाखाना चालू आहे काय नाही. चालू आहे काय? हाय मी इथे आहे काय कुठे आहे भाऊ तुजा?
फॅमिला इथच हाय सगळे इथच हाईत आणि अ नाही सध्या तर तिकडे जायचं दोन्ही बी
अहो तुमची फॅमिली काहून आणला होता ना इथे?
नाही ते त खराब झाली तर इथून पुढणं
नाही नाही नाही, नेऊन सोडलं काय करत ते. आपल्या गावात काही दवाखान्याची सुविधा नाही.
काहीही म्हणता कारे गाव दवाखाने डिग्री असलेले दवाखाने काय चांगले आहेत चांगले.
ते डिग्र आणि ते जवळच पडते ना गाव आपल्याला
नाही तुम्हाला जवळ पडते ना इथून? धारगावहुन जवळ दूर पडत डिग्रीचे मा आजून साहेब चांगले आहेत.
ते फॅमिली डॉक्टर आहेत ते राठोड साहेब चेक करतात ते पण
हों असं हो आता ते फॅमिलीवालेला दाखवावं लागते.
हम्म. काय करता?
बाकी काय सर मग आणखी? काही नाही आता बोला आता एवढा टाइम भेटला टाइम भेटत तर नाही नंतर. क कोंडोलीला ऍडमिशन आहे राजा पाहायचे असलं तुम्हाले तर
वा वा, द्या ना आम्हाला पाहिजेे ऍडमिशन कोण नाही म्हणत
चाललं दीदी अ सेकंड च्या हा सेकंडच्या आहे का सेकंडच्या?
चालती ना पाठवा ना तुमच्या रिक्वायरमेंटवर फी बी कमी करून टाकू.
सेकंड ची फि
तिकडची दहाच घेत असतो आपण
सर्व टोटल दहाच आहे का? नर्सरीची दहा
ह सगळे सगळे सगळे क्लास दहा दहा हजार आहे फक्त जे फिफ्थ स्टँडर्डच्या वरचे आहे तर
हा नाही म्हणजे ते नाही ते नर्सरी ची तरी कमी करायला पाहिजे होती. दिन थोडी.
आणि नर्सरीचं आपण सगळंच देतो ना त्याच्यात बॅग, वॉटर बॉटल, टिफिन, बास्केट.
असं.
फॉर्म, नोटबुक वर्ष
टिफिन टिफिन टिफिन आणता कुठून तुम्ही?
टिफिन आणतो आम्ही अकोल्यावरन. होलसेल मध्ये आणतो कमी रेट मध्ये पडते ते
असं का हो ते बरं आहे ना मग एक बार दिले तर ते जरा पालक लोक आहे जरा खुश राहिल.
हम्म हो एक तर सारखं दिसते ना मग एक सारखे सर्व विद्यार्थी
हो हो पॅरेंट् चांगलं त्याचं
हम्म, आपलं ते प्रेझेंटेशन चांगलं होऊन जाते, फीडबॅक चांगला आहे तु त्याचा एकसारखं दिसल्यानंतर कसं व्यवस्थित वाटते
हो नाही एक सारखं पाहिजे जरा बरं वाटते जरा मजा येत
मजा येते बोकायला जरा दिसलं पाहिजे असं आहे ते बाकी काही नाही बा आता चालू आहे की क
हा
अं बाकी तर काही नाही चालू आहेत काम बाकीचे शेतीचे वा वा येऊ
जव व या ना जेवण कराले
जेवण करायला येऊ पण मांस मच्छी मटण खात नाही ना आपण
मग जेवाला येऊ नका तुम्ही
नाही ते आपलं गोड असते पुर्णाच्या पोळ्या सारखं
आता
बागीच खात नाही मस मची खात नाही
हात ना
मास मच्छी खात नाही ना मी
नाही चाू घराला पाजे मच्च खा जाग
नाही जमत नाही मसमच्छ वजन जास्त झालं होतं वजन कमी करायसाठी डॉक्टर लोकांनी थोडस काही काळापुरतं बंद केलेलं आहे
नाही पण मच्छीर वजन कमी होते ना
नाही मसमी खाचीस ना नंतर डॉक्टरचं सजेशन न पाहू नंतर खाऊ
नाहीतर मग हे काय गला सर आपल्या ते बोंबिल भेटते ना बोंबिल
नाहीव ते खात नाही ना प
भा लागे
मासमुचची अवॉइडच केलेलं आहे
राखी मत
नाकीिओ क बाकी ते काय
मग आता उशीर होती पाऊसही उलाला
हो ठीक आहे ना हो चालते ना हो हो का